हो.
आवाज येतो कमल दम
हॅलो
हॅलो हा माझा आवाज येतोय का ग तुला?
हो आता येतोय दीदी हा आता येतोय आता येतोय हो का हम्म हो म्हणूनच म्हटलं हॅलो हॅलो करत होती आता येतोय दीदी
हा. तेच म्हंटलं का आवाज
काय करते?
काय नाही काहीच आताच जेवण झालं माझं आता जेवण झालं आमचं मी अंड्याची भाजी
मस्त मस्त छान
तुमचं झालं जेवण?
काय म्हणतो? हो बाई झालं बरं का
हो का आणि ती दिदी आपली लहान आहे दिदी
लहान दिदी पुण्याला हाय.
हा. पुण्याला हाय.
मोठी दिदी कडं
हो का आणि मोठी दिदीची ती लहान आहे.
जाऊन
हो ना पण मग ते तिकडं हा व्यवस्थित आहे ना?
हो सगळं वव आता येणार आहेत ना, ते येत्या रविवारी हो आता व्यवस्थित बर का बाई
हो. तेच म्हंटलं बाई कशी राहते न काय राहते.
त्रास द्यायची ती खूप त्रास द्याय ची
हो ना.
मग माऊला पाठवलं ना मम्मीने सुट्ट्यांमध्ये हा. म्हणून माऊला घेऊन गेली मग दिदी. चल बाई मणे माझ्याने सांभाळले नाही जात. ते खूप आगाऊपणा करते आणि ते कसं मग हो ना. आणि ते कसं वर ते राहतात ना पाचव्या मजल्यावर.
तेच ना मग कुठे पण जातं लहान बाळ.
हा आणि ते गॅलरी गॅलरी ला जीव घा हो तो
तेच ना नाही बर झाल.
चप्पल चप्पल उचलते गॅलरी मधून खाली फेक ते काय पण फेक ते सगळं फेकून टाकते ति तेनच दिवू हा
आगाऊपणा करायचं काम. नाही ते लहान मुलांना ना कसं बाहेर जायचं असतं ना नाही बाहेर जायचं असतं ना म्हणून ते काय पण बाहेर फेकता त्यांना वाटत आपण लगेच उ उचलून घेऊन येणार ब असं
हा बरोबर. तर ते तसेच करते दरवाजाच ओपन ठेवला म्हणजे ते ना तिथं जाणार. तिथंच ते सगळे चप्पल ठेवलेले राहतील किंवा तिची खिळणी राहते ना ती खेळणी फेक फेकून देते सगळ्या खेळण्या फेकून देते ती तिकड खाली.
तिला बाहेरच फिरायचं अस चल म्हणून जाऊ ना आता जेवण कर ते ते
जेवण करते
हो ती आता बसली ती सगळ्यांची व्यवस्थितेते
असका
हो तीथ मावशी काकचे काकनची हो ना
हो
शिर्डीला गेली होती ग बाई पण, आमची नसत ते कार्यशाळा होती ना म्हणजे प्रशिक्षण होता ना तेवढंच करून आम्ही वापस येेऊन गेलो.
तो फिरली नाही
नाही फिरलो ना.
काय नाही का?
नाही् ना काल गुरुवार होता, गुरुवारच गर्दी असल म्हण शिर्डीरच्या साईबाबाचा
हा भाई बरोबर हो हो
आणि त्या दिवशी गर्दीच असते गं
हा हा. तेच ना मग माझी मैत्रिण गेली होती, ते पण पाच जण होते ते गेले होते त्यांना दोन तास लागून गेला म्हणे तिथंच आ
बाई गं, हो का?
मग तेव्हा निघाले ते घरी
हा बोल ना बोल ना
ते घरी निघा मगं तिथून ते निघाले ना तर घरी डायरेक्ट बारा वाजेला पोहोचले म्हणे.
बई गं! असं का
हो
अगं ते काय करतात दिदी सगळ्यांना मध्ये त्या खोलीत घेऊन घेतात आत मध्ये एंट्री हां मध्ये एंट्री घेत ते का मगं ते एक एक एक एक एक एक असं सगळं खाली करत जातात ना तर मगं डायरेक्ट म्हणजे दोन दोन तास वेट करावा लागतो तीन तीन तास वेट करावा लागतो बाई., खूपच.
त्यांचं काय झालं? त्यांचं काय झालं ते. आणि आरतीच्या टाइमाला गेले ना ते मध्ये. आणि फोन पण त्यांचंच. जमा झाला तिथं. मगं त्या अर्ध्या, दोन तीन ते गेले ते अर्ध्या मध्येच गेले. तेवढ्यात मगं त्यांना वाटलं. हा त्यांना वाटलं की आता उशीर होऊन जाईल बवा असं करून. तर ते? तिथून परत आले. तिथून वापस आले. कशीतरी. वायरिंग आले मग मोबाईल घेत आ..
हा हा.
गेले. हं. तेऊन म्हणजे ना, ते पण त्यांनी पण पूर्ण केलं नाही दर्शन.
नाही केलं. असं का अग गर्दी खूप अस त ना गुरवारच्या दिवशी.
हा ते
गुरुवार आणि रविवार. दोन दिवस खूप गर्दी असते.
हम् आणि तेच.
तेच.
रिकामा ऑडिओ
तिकडे धुळ्याला जांभूळ येत आहेत का दिदी?
जांभूळ येतात पण काही एवढे व्यवस्थित नाहीत
ना व्यवस्थ कितने लागत ना!
नाही म्हणजे अ लाग व्यवस्थित पण असे थोडेसे. हं. सडलेले, थोडेसे दाबलेले, कचलेले, हा कच्चे पण.
बरोबर.
आणि असे मस्त व्यवस्थित मोठे नाही. ते एकदमच शीला आणलाय मिडियम हम्म लहान साईज किंवा मं मीडियम.
हा बरोबर.
हम्म. रिकामा ऑडिओ
कधी येते मग तू इकड शादेला?
साध्याला आता सुट्ट्या आम्हाला मध्येेत सुट्ट्या नाहीये. पण असेल दोन. दोन जर सुट्ट्या लगातार येणार तर येईल.
हा येऊन जायचं शादेला. कधीतरी आम्हाला भेटायला. सावला घेऊन येशील सोबत. नाही ना ग दिदी मला आता होत्या सुट्ट्या, म्हणजे, सुट्ट्य त्यातच नाही. पण कॉलेज ला काहीच नव्हत त ना.
मग घरीच होती, आणि आता तर माझे पेपर आहेत फायनल म्हणजे सेमिस्टरचे! तर म आता स्टडी साठी टाईम म्हणजे अभ्यास साठी टाईम
हम्म. तेच ना. आता पेपर केव्हा चालू होणार?
अ नऊ जुलै पासून चालू होत आहेत.
नका बाई अभ्यासाला लागा मग
हम्म जवळच आलेत ना मग?
हम.
ओ ना ग वैर कधींचे बघा त ते फॉर्म भरायला, म्हणजे आम्हाला आहे ना खूप दिवस झाले. बरं लागेल आणि तर वाट बघतोय आता टाइम म्हणजे आता वेळापत्र येईल वेळपत्र प्राता येईल तव्हा येईल.
आणि मी काय सांगते, मी काय सांग ते मी तेव्हा आली होती तुम्ही मुंबईला गेले होते ना फिरायला?
हा बरोबर मुंबईला गेलो होतो.
कसं झालं फिरण तुमचं?
मस्त म्हणजे छान झालं. छान फिरून आलो आम्ही हा इकडनं काय केलं रात्री निघालो.
अ
ट्रेन होती ना मग ट्रेनने रात्री निघालो आणि तिथ दिवस साला मग‌. थांबलो फ्रेश वगैरे झालो. आणि सकाळी उतरून गेलो तर मग मस्त फ्रेश वगैरे होऊन घेतलं मगं, त्याच्यानंतर सिद्धिविनायकं दर्शन वगैर घेतल, गणपती बाप्पांच हम्म अस. कॅब वगैरे बुक करून करून म्हणजे असं तर फिरलो मगं.
हम्म तिकडं समुद्र तर किनाऱ्याला पण गेले होते का?
हो हो गेलो होत तिथं पण गेलो होतो आम्ही.
त्याला काय म्हणतात वेगळंच नाव.
मरीनड्राव.
हा मरनड्रयवी ला गेलो होतों, जुई चपाटीला पण गेलो होतों,. आणि इकडं अजून अगं बाई! थांब मला काय कोणता तरी. एरिया आहे तो बीच, कोणता तरी बीच.? तिथ दादरच बीच ला पण गेलो होतो.
हो आणि ते जुई चौ पाटीला काय. ते खाल्लं होतं का?
नाही. तेला ना ते पाणीचे ना खूप लाठ आहेत तिथं त्या एरियामध्ये म्हणजे तिथं आणि मरीन तहिला खाली उतरता नई येत ना म तिथे बसायच. फक्त बस, हा. आणि मगं मला पाणीमध्ये एन्जॉय करायचं म्हणजे फिरायचं होत ना, मस्त. ते करायची होते ना, माम्ही मरीनड्रायव ला गेलो होतो. तो. तिथं होत इथं काय मणता जुईच्या पाटीला.
असं का.
ह आणि दादर वीस लाख, काही नव्हत तिथं ना, अस घाण होती खाली उतरायला.
हो काय उन्हाळाय चालू होत ना, उन्हाळ्याच तसच गाण झालं असती स ना
हो गं बई आणि गरम पण खूपच व्हायचं. खूपच डायरेक्ट आम्ही तर पाणी पिऊन पिऊनच पोठ डायरेक्ट भरून गेलं इतकं ग! गरम व्हायचं तीत
ते पाणी पिऊन, पोट भरत त त जेऊ पण वाटत
नाहीय ना, जेव पण नाही वाट होत खरं आहे.
आता थोडस बरं वाटतंय ना, पण असं थोडस वातावरण चेंज होतंय आता.
हा बरोबर आता थोडी गरमी कमी व्हाय लागली. हम्म हम्म आता गरमी कमी व्हाय लागली, काि क
हो ना आमच्या इथं पण संध्याकाळपासून, पाच वाजेपसून हवा एवढी राहते ना, सांगूच नको. हम्
सही चचीज आ स का सही, जी काय म्हणत शाळा चालू असेल ना? दिदी
हो शाळा चालू आहे. न हो दे्या ना. शनिवारची सुट्टी तिला. शनिवार रयवार ह. ह शनिवार रयवार सुट्टी असते तिला.
मजा आहे बाई तुझी तलाता
हा. तिच्या आजीला पण सुट्टी असते. तिला पण सुट्टी असते.
हा असं एक का मावशीन त्यांना मनस्ते का. बरोबर आधी तुला कधी ती शनिवारी सुट्ट
मला ना भाई शनिवारी शाळात अशी आहे की उर्दू शाळा आहे आणि शनिवारी ती उर्दू शाळा दुपारची असते. मज हा. म्हणजे दुपारी मग ते बारा वाजेपासून तर संध्याकाळी पाचपर्यंत राहते त पाच
हो अस आमच सूद कुठेही दाखवून दिलं.
उत्तीनन चात्र
चांगलं तरी बी, किती अंतरवर आहे म्हणजे, दहा दहा मीटर.
म्हणजे मी इथून जाते ना, तर मला वीस एक मिनिट लागत, वीस नाही तर पंचवीस.
हा असं आहे का, हा बर बर.
रोड ला, येऊन जाता ना ते.
ह असं आहे का, तिकडं आहे का?
हो.
बरोबर.
हा मी इकडं, बायपासकडे आणि, ते चाळीसगाव रोडकडे.
तुम्ही इकडं ना, सुरतचा हायवेकड ना.
बरबरं आणिम् आलोतो ग दिदी मागे.
अहो. हो तू एक वडेच सांगितलं होत बरोबर.
पण ना सका, पण घाय घाई मध्ये होतो मग काय? निघून गेलो नाही त यायचं आपल्या अंगस चालू होत पण म्हटलं जाऊ सकाळ सकाळमध्ये
तुला दिदीशी बोलायचंय का पुनम